हॅलो.
हा बोल की.
काय करालायस?
काय नाय आलो बग शेताकड.
काय करालास शेतात?
शेतात जरा चारा करायच होत.
हा.
म्हणजे शाळूतीन काढायचं सगळं.
हा.
उद्या सगळ काढालोय.
काढालास होय रान मो
राम मोकळ करून घ्यालोय. पाऊस नाय आठ आता आठ दिवस झालं सगळं ऊणच पडलय.
ऊनच हाय व्हय आमच्याहिकड काल आलता जरा बारीक परत काय नाय.
आमच्याहिकड कालपसन वातावरण झालंय पण कालपासन वातावरण झालंय पण पड
आज ऊन पडलय बघ. कुठ ह्याला गेलतास वाटत? केदारनाथला?
हो दोनदा जाऊन आलोय की.
दोनदा झालं असतु तेवढं सारखं त्या सारखं जातस वाटतय फिराय ईकड -तिकड कुडतर कुडतर?
होय जायला पाहिजे की आता हाय तोपर्यंत.
व्हय न सांगून कूणाला जाणार हायस.
होय.
परत होत नाय जायाच.
होय काय कंपनीकडन आलता खर्चा.
बरं कंपनी म ह्याज्याकडनं जातोस व्हय
ट्रॅव्हल्स कंपनीकडनं
हा हा म ते जाऊन काय करायचं त्यांच्याकडे जायचं फिरायचं.
फिरायचं जायचं गाईड करायचं. कोण म्हातारी माणूस असली की त्यांचा हात धरून जायचं.
हा हा हा हां. मग भारी आहे.
हम्म पेमेंट दिवसाला नऊशे रुपये पडतय.
भारी आहे की मग जेवण बिवण त्यांच सगळं?
जेवण बिवन सगळेत कंपनीचा जेवण सगळं आ आपलं महाराष्ट्रीयन जेवण आचारी बिचारी सगळं आपल्या इकडनं.
नेहताय होय.
होय.
इथनं कसं गेला मग इथे डायरेक्ट कोल्हापूरला गेला का हेला गेला?
नाही इथनं साताराला सातारासना म डायरेक्ट आमचं मुंबईतनं रे ट्रेन होती.
हां.
आणि आपल्या पॅसेंजर जी फिरायला येतात त्यांना डायरेक्ट विमान नव्हती, पुणे टू डयरेक्ट दिल्ली.
लेत दिल्लीत
हम्म दिल्लीतनं मग मी एक मोठी बस केलती
हा.
चल डायरेक्ट हरिद्वारला आणि चे रे रेल्वे डायरेक्ट आहे हरिद्वारला जाते मूम
हरिद्वारला की किती एक गेला किती दिवस राहायला?
हरिद्वारला एक दोन तीन दिवस होतो की.
हा हा सगळं फिरला होय तिथं काय काय बघयला हरिद्वारला.
हरीद्वारला काय गंगा आरती.
हा.
लोकं म्हणत्यात बघ गंगेत स्नान केल्यावर पाप सगळं धू
होय होय किती वाजता असते गंगाआरती?
संध्याकाळी सात वाजता असते की.
सातला असत्या?
होय.
बर म तिथनं जेवण करायचं तुम्ही मग हॉटेलवर झोपायचं.
होय.
बरं भारी आहे की म राव.
होय रूम सगळे फाय स फोर स्टार, फाईव्ह स्टार रूम असत्या सगळ्या.
हा. सर्व्हिस तेन त्याचं त्यांनी देत्यात सगळं. तुम्ही सर्व्हिस तेन त्यांची त्यांची?
हा हॉटेलमध्ये सर्व्हिस त्यांचं त्यांनी मग तिथं डायनिंग तेन असतय. मग तिथं जेवण तेन आम्ही वाढायच असतय आमच्या पॅसेंजरांना
तुमच तुम्हीच वाढायच होय
होय
आणि तिथन मग हरिद्वार मधनं कुठ गेला
हरिद्वार मधनं पहिला यमुनोत्री
मग नदी आहे का ठिकाणा आहेे ते
यमुनोत्री म्हणजे जिथ नदी उगम होते की नाही ते
हा हा यमुना नदी काय
हम्म
बर
यमुनोत्री धाम तिथं मं नाय तिथं आरती असत्या सोड पण तिथं गरम पाण्याचा कुंड आहे.
हा
होय डारेक्ट जमिनीतन पाणी असं वर येत ते गरम उकळत्याल, होय
लगत
हा
बरं आणि
मग ते करून आणि एवढी यमुनोत्रीच्या पायथेसनी ते नाय नाय मणलं की एक सहा सात किलोमीटर आहे वर यमुनोत्री वर गाड्या जात नाहीत काय नाही
चालतं जायचं
चालत जायचं अ घोडा खच्चर असतेय पिट्टू असतेय
पिट्टु कसला
पिट्टू म्हणजे बास्केट
हा हा
बास्केट असते बास्केटात बसायच
ते माणसं नेणार
होय एकटा माणूस नेतोय अस डोक्याला तर अडकून असतय
हां
मग तेव घेऊन जातय
किती रुपय घेतऊ त्यो
हं
किती रुपये घेतुय? मं
काय तर वजनावर घेत्यात त्यांनी
होय
होय
वजून वर जाताना चेक करतात का मग?
अं
चेक करत असतील वजन तेने
वजन म्हणजे माणूस बघून सांगतेत त्यांनी डायरेक्ट होय, परत डोली असतंय.
तू बसलेलास काय मग?
मला घोड्या ला पैशे दिलते, जाता दीड हजार, येता दीड हजार. तीन हजार रुपये दिलते, होय.
महाग असती का ट्रेन मग?
हे काय नाई एवढं
हा.
केदारनाथला जायला साडेतीन हजार रुपये, त्यांचं जेव हा, यायला साडे तीन.
मग जेवणाचं, वरचं वर जेवायला तेन खायला काय असतं का नई?
आपलं मॅगी पराठा असलंच की
बर. ते सगळं नाय, दुसरं काय नाय बाकीचं, हं.
आणि येताना, पाऊस चालू झाल्ता नई वर?
हा.
म्हणताना खालनं, यात्रा थांबवलेली.
हा. वरचं ते नदीचं, बर्फ होता का तुमच्या हितं, तुम्ही गेलता तव्हा?
हो, बर्फ म्हणजे संध्याकाळ टा, दुपार ते दुपार ते संध्याकाळच्या टायमाला का नई तिथं हिम चालू होतंय, म्हणजे जिथं पहाड असतं बग तिथं
हा.
मंदिराच्या साईड जरा पहाड हे तिथं.
हं.
तिथनं सगळं दिसतंय, त्या पहाडवर सगळं सगळं हिम पडलेलं
हा ह, बरपाची अशी चादर झाल्यागत झालं असेल.
होय.
आणि मग तिथनं, मग चहा बी काय असतं की नाई, कुठं नाष्ट्याला?
तिथं वर असतंय की.
हा, माहाग असशील बाबा लै!
आं?
महागच असतं सगळं.
होय.
जेवणाचं, तेण तुमचं म्हणून भाडं कितीए?
होय. वर जाताना काय, जेवण आम्ही कंपनीने देते सोड, एक टाइमाचं जेवण नाष्टा. पाण्याची बाटली.
हा.
पार्सल करून दिलतं.
पारसल करून दिलतं व्हयं?
हं.
अन तिथल्या पॅसेंजरचं तेन तेवढं, वेगळं
होय.
मग तिथलं ते हॉटेल बघायचं, तिथलं जेवण बघायचं मग तिथे त्यांचं पॅसेंजर करणार का, तुम्हीच बघणार सगळे? हा, सगळीकडे जाता
सगळींकडे आम्हीं घेऊंन जाणारं आंता तिथूंन तुम्हांला एकदाचं वर्ष एकदां वरं सोडलं तुम्हांला तिथं हलां मंदिराला आंधी मधीं कायं खर्च आहे कां तुम्हांला खायचं प्यायचंअसलं तुमचं तुम्हीं बघायचं
हं हां हां हां मंग जेवणांच नां आपणं बघायचं फक्तं
होयं
आपल्या जेवणांच कंपनी बनणारं मंग
होयं
मंग तिथं दे राहिला तिथनं मंग केदारनांथला किती दिवसं राहिला
केदनांथला एक दिवसं मुक्कांम होतं की
मुं कामं होतं होयं
हो
तिथंन मंग निघलां तिथंन पणं ट्रॅव्हल्सच होती कायं मंग हं
पालां कायं म्हणालांस
तिथंन मंग ट्रॅव्हल्स होती कां
कुंठ लां इकडे सव्वीस सत्तावीस लिटर बसायच्यांत
होयं
मोठ्या गाड्यां चालतं नाहीं तिकडं
तरं पंचवीस सीटर ते नं असतील
हम्मं
घाटचं असतंय सगळं असं घांट प्लॉट आहेतं त्यांमुळे हां
सं नाहीं कायं आंतरय नां आवांज बिलकुल तिकडे लवढ्यां घांट रस्तां असतोय सगळ्यां तिकडं
हां हां अं आणि हेजं मंग इथनं मंग ब ते लई दिवसांनी निघलां मंग डायरेक्ट केदारनां इकडचं आंला कायं आणि कुठं गेलंता मधी
पहिलां यमुंनुत्री
हां
मंग गंगोत्री
हां मंग केदारनांथ लां सांगितले बद्रीनाथ बद्रीनाथ तिथनं लांब लांब आहे कायं तीथनं मंग
तिथूंन सगंळ दोनशे दोनशेमीटरंवर आहे बघं हे दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर
हम्मं हमं तिथं नद्यां वाढतो कुठं तरं
हम्मं
बद्रीनांथ
अ अलंक नंदा मंदा किनी
तेचं संगम आहे वाटतं दोन्ही चां
होयं रुद्रप्रयांग रुद्रप्रयांग क्षुनप्रयांग
तुमच्या जवळ जवळ आहेत का ते
होय
हम्म हम्
जवळ म्हणजे दोनशे चारशे दोनशे चारशे किलोमीटर
हा हा ह हा भारी बघायसारख असेल सगळ
होय
मग
मग काय
आणि तिथन मग परत आला तिथनं परत आला पंधरा दिवस गेला असचीला मग
पंधरा दिवस होतो की
हम् हम फिराय ते मिळाल तेवढच पैशे पण फिराय पण पंचेचाळीस आणि नऊ दहा हजार रुपये मिळाल असतील तुला पंधरा दिवसाला हं
तेरा हजार पाचशे रुपयाची
तेरा हजार पाचशे
होय टोटल पंधरा पर्यंत जाते बघ